ती कपडे
तेनी भांडी येन करत्यात, मी शिवण करतोय.
नाही नाही पाच दिवसाचा विषय हाय तो पाच दिवस जरी आली तर ती पण नाही तर आई घरात राहू दे तू चल माझ्या संग दवाखान्यात गप
ठ
होय पोरगं पण हाय नाही काय? तेज माझ्या डोक्यातच नाही.
एकीकडं घेवून बसतो की कुठं ये-जा, ये-जा करु
काय नाही चार दिवसचा विषय आहे सोड चार दिवस तर लई महत्वाचं आहे गं वस्तू येत्या गं रुपाली असं असं केलं की
घरात आहेस काय? सकाळीच माझे चार
तो एक पाच हजार रुपये देता
ह पाच हजार रुपये
मी वीस हजार रुपये दिले तुमाला
थांब
तर ते मलाच जरा तुम्ही तुमचंच स्थळ हे काढाय लागलायसा
जरा समजून घ्याय
हा म्हणून मी गप बसतोय ना
एक विन बी ठेव
बर
इथं नाही तिकडं लाव की ते चिकटव ते नाही तर चार्जिंग
हे काय काय मला हे घ्यायची घ्यायची वस्तू घ्यायलाच पाहिजे वॉशिंग मशीन लावायची कुठं मला कळना झालंय. उंदरं बिंद्र नाहीतर मग तिथं कोपऱ्याला लावा तिकडं नाही ठेवणार इथंच असू दे.
ते नाही ग लई अडचण होत्या आधीच तिथं जागा एवढी एवढी आहे. उंदर बिंद्र
त्या वॉशिंग मशीनच्या केबलीत
बरं.
मग! तुमच्या घरात बी उंदरं घुसत होतीत?
ए असं काही नाही, एवढं काही नाही घुसत.
मग ठीक आहे आता बाहेर ठेवले की घूशी बिशी उंदरं फिरणार की मग! तेज कसं करणार? नाही ती वायरि-बिअरी मग काढून ठेवायचं की, कुठल्या वायरी?
ते स्वीच असतयं की नाही ते
ते नव्हं तेच्यातल्या वॉशिंग मशीन मधल्या वायरी सांग
त्यात नाही घुसत, बंद असतंय ते, काय अस उघड नसतंय.
तो शुभ्या म्हंटलेला ग शुभ्याच्या हेच्यात घुसलेलं, नाकाला लागलंय बघ.
बघा मग, बघायला पाहिजे आमच्यात पण आहेत उंदर खरं कधी घुसलं बिसलं नाहीं एवढं. घुसलं की धुवून निघतंय घ्या ते बाहेर ते
काय केलं नाही म्हंटला.
खरं ते मेल असलं, होय की नाही? आत जायला त्याला काय जागा नसत्या सोडा, नाहीतर ते घालतोय आपण त्यातच की तेवढं ते.
ते सगळं पॅक च असतंय नव्ह ते? हम्म! विचारुया की. घेऊया घे, तिच्या आईच्या गावात. त्याशिवाय होत नाही धाडस बी कराय नको आणि हे बी नको. ते घेऊया, गाडी पण घेऊया.
तुम्ही एवढ्या हप्त्याला भिया लागलाय आम्ही कसं केलं असेल? पंधरा पंधरा हजार
अगं भ्यायचं मला विषय नाही आहे ग दिसायला पाहिजे ना समोर बाबा हां एवढं येणार आहेत आज.
आहे की आपण त्याचं पण सेव्हिंग करालोय की.
तेल तापलंय ग नाही तसा विषय नाही. बघ हिच्या दवाखान्याचं पन्नास साठ हजार रुपये. साठ हजार ची लाख रुपयाची गाडी आणि त्याला स्टार्टअप ला त्याला मला वयक्तिक नको काय सांगू. होत नाही, तसंच करायला लागणार आहे. काय अडचण नाही सोड, तसं काय नाहीये विषय.
आणि कसं होतंय पैशाची अडचण कायम असत्याच काय ना काय तर असतयचं पैशाच. हम्म आपण त्यातनच जरा जरा हे करून घेतलं तर होतंय ते, नाहीतर होत नाही.
बरोबर. म्हणूनच ते रिटायरमेंट आहेत. तसंच की
तिचं बारडी बघितल्यावर दे फेकून काय नंतर कळतंय की ग त्यांना.
कळतंय ग एकदा दोनदा हे झालं की नाही दाखवलं की नाही, काय नाही निस्ता हां. कसं स्टार्ट करायचं असतंय मला पण माहित नाही अजून त्याच. दीदी तेन च करत्या ते सगळं.
नाही आमच्या मोबाईल इथनं बटन दाबलं तर होतंय ते, तसलं मशीन घ्यालोय आपण. अगं तसलंचय ते पण! बटन फक्त दबायचं मोबाईल व सगळ धुणार स्वच्छ करणार सगळं करणार त्यावरच मोबाईल वर नस मग ते तू जे कयल म्हणजे इथंपसून पण तुझं धुता येते असं त्याचं मत आहे
तण
का ठे हो! ते घ्यायच किचन म कुठ पाणी क समोर
अ ब कसं माहित आहे काय? आम्ही कस! आमच्यात तर कुठं काय होतं? आम्ही ते खड्डा पाडलाय खड्डा पाडून त्या आतनच खड्डा पाडून त्याच्या त पाईप ते हि नाही काय आमचं बेसिन त्या त्यातन पाईट ते घुसवल्या तिथून ल्या आणि ब शिमेंट लावले! ते पॅकच झालं ना?
इथच्या डारेटडयर
चालेल
तरी जाते.
बटलाडव दि खन दिला
हो! !
पाशी!
बटर कोन दिला दिलाच दे मला!
का?
खराब हो ग कसे खात!
पा चाप!
ह! !
आता झाला!
हॅ गबाश म्हला! न का कोरवर जाय मच! ब ब पड पाळ तो पण झाला तवला